हॅलो किती मिनटाचा झालता पहिल्या. हा
आठ मिनिटाचा कॉल झालता.
अगं म्हणजे तुझा कधी कट झाला.
माझा तेच की तुझा. फोन आला तर डिस्कनेक्टिंग झालं तर डिस्कनेक्टिंगच झालं.
मग तुझ हिरवा झाले का केसरी.
काय झालं नाही माझं. ते माझ कॉल हिरवाच चालूहाय आता नाही आलेलं.
कॉल कट झाला तर प्रश्न आली नाहीत.
कॉल कट झाला नव्हता. तुझा कॉल झाल्यामुळे फक्त डिस्कनेक्टिंग आणि. टिंबटिंब दिसली त्याच्यानंतर कायच झालं नाही आता तुझा रिटर्न कॉल आल्यावर मग तो कॉल कट होऊन तो कॉल आला
त्याच्यानंतर ती प्रश्न येत ती हिरवी झाली असत तर कॉल व्हॅलिड नाहीतर कॉल इनव्हलिड म्हण कारण ते केशरी येते तिथं आणि टास्क पेंडिंग चेकिंग असय तर इथे कॉल चे
मला मला नाही आलेले कुठली
सकाळी मी तुला पाच केलतो आणि त्याला मी त्याची उत्तर दिलतो कनी सगळ्याला सेमच उत्तर प्रश्न येत्यात प्रत्येक म्हणजे तुम्ही कुठल्या काष्ट अ उच्चार केलाय काय काय चुकीचे शब्द वापरलाय काय असं तस
हम्म हम् हम्
माझे सकाळचे सगळीच्या सगळी म्हणजे केशरीच होतीत
हा म्हणजे त्यानी पहिला चेक कर आणि मग त्याच्यानंतर त्याने कंप्लीट टास्क देत्यात
नाही तर मगाशी आता मी अक्षर ते वठार्याला केलतो कणी ते माझ्या लगेच हिरवं झालं टीक झालं आणि प्रश्न पण हिरवी झाली
कसं काय मग नेटवर्कचा पण काहीतरी इशू असेल
मग तू आत कशाला चालल्यास दारातच बस
मी आत नाही गेलेलो मी एका जागीच बसलोय तू मला वाटतय स्क्रीन बंद केली असशील स्क्रीन बंद झालं की कॉलकट होतोय
स्क्रीन हलवल पण नाही मी कानाला लावून बोलालोय नंतर आवाज इना म्हण समोर घेतलं तर ते माझं पेमेंटच उघडलेलं होतं आणि कॉल नव्हता
हा मग तसं कॉल मधनं बॅग गेलं की नाही कॉल कट होत. काय
असं काही नाही आता मी वटाऱ्या बरोबर बोलताना व्हॉट्सअप पण ओपन उघडलेलो.
नाही कारण मी आता बघितलो मगाशी सकाळी तुझा मेसेज आला मी तिनं डायरेक्ट व्हाट्सअपला आलो का नाही तेव्हा मग इकडंन कॉल कट झालता तु म्हणलीस बघ कॉल कट झालाय तसं झालंत.
मुत् रुपय का आणि काय जेवलीस नाही मग
नाही अजून ते स्कूलच्या फ्रेंड सोबत गेलेलो बाहेर खाऊन आलो.
होय आजचं.
होय आजचं. गेलतो, ती एक मैत्रीण जाणार आहे ना पुण्याला.
कधी येणार हाय आपण कधी भेटायच?
आपण आता उद्या नाझिया तुझ झाल्या वर परवा दिवशी भे ये कि.
हम्म चालतंय, परवा दिवशी मी जमलंच तर कुरुंदवाडला जाणार आहे. गारवा घेऊन म्हणजे मी काय स, होय फिक्सच जाणार आहे. संध्याकाळी हाय सोड मी सकाळी जऊन येणार.
सकाळी घेऊन चार वाजता हायस ना?
चा पाचला चारला पण भेटतोय पाचला.
पा अगं पाच नंतर आपल्याला घरला यायला वेळ होतोय बई.
पाच ते सात सहा ते सात सात ला घरला जायचं एवढं काय बोलणार आहेत?
बोलणार आहेस का मी सायकल वर न येणार असतोय.
घरा जवळचा कॅफे बघुया.
हा आमच्या घरा पसला इथला यो बघ मग अ अलायन्स हॉस्पिटल कशी हे जायब तो तथं अग खरं चांगलाय बघ फूड फू फूड कॉलेटी तेन भारी आहे तिथली.
खाऊन बघितल्यास तु?
माझ्या इथली ते काकीची मैत्रीण ते काकीची मुलगी आहे की नाही तिचा तेन बर्थडे केलता तिथं.
हम्म म एवढ्या जवळ बघू होय लयच जवळ होतय त्याला.
म असु दे की मी तुम्ही तिघी गाडीवरून येताय ग.
हम्म. चालतय की बघूया डिस्क
स्टेफीला आणि नाजियाला घ्यायला येयला तिथपर्यंत यायलाच लागणार आहे. म तितन ते जन जनता बँक जवळ काय आमचे अलायन्स हॉस्पिटल जवळ पड अलायन्स हॉस्पिटलच जवळ आहे. म मी काय तिथल्या तिथ चालत पण येऊ शकतोय आमच्या जवळच कॅफे गेल्यावर, कारण आता सायकल बीकल सगळं पंक्च चार्जिंगच
आज कस गेलतीस म?
आज मला न्यायला आलते
म तुम्ही कुठे गेलता आज?
आम्ही पिझ्झा बिझ्झाला गेलेलो आज.
छान आहे कनी तिथलं ते मला सगळं आवडतं मी लय वेळा गेलोय तिथं.
हो अच्छा तिथं गेलोय आणि आपण तर किती वेळा गलोय बै तिथं
दोनदाच गलोय की
म्हणूनच आ दोनदा कुठ ग स्टेफीचा बर्थडे त्याला एकदा गेलतो परत आपलं ते माग त्याच्या मागच्या वर्षी स्टॉल लावलेला तेव्हा गेलतो. तो त्याच्यानंतर एकदा गेलतो असं दोन तीन वेळा गेलोय.
म्हणजे मी तुला एक सांगु पंधरा वीस वेळा गेलोय. घरच्यांसोबत पार्सलाना काय कमी झालं काय तुझं काय बोंबलत
आता नाही, आता मग मला ते ते यायला काय नाही गं, माझं ते सायकल बिकर पंक्चर झाल्या. तेवढ्यासाठी एवढ्या दोन महिने सुट्ट्या हायत उगाच, कशाला ते काढ उगच, परत काढणार पैसे घालणार परत ते, होेणार तसंच,
बरोबर हा
मला तर वजन कमी करायचाय काय प्रयत्न कराला विनाच झालय, आता परत ते औषध चालू केले पीसीओडीच कालपसून.
आणि का,
मग तेच्यानाच वजन कमी जर ते डॉक्टर म्हणलं ज वयाम की वजन कमी वया ना झाले किंवा आगं फुगल्या फुगल्या वज वज वाटत असेल की पिरियडस नीट होत नसले तर, घे औषध मग मी आता घेतलोय औषध घेतल्यावरच वजन कमी होतंय.
कमी आलंय काय, किती कमी आलं?
काल खाल्लोय ग.
हां. म एक्सरसाइज तरी पण चालू ठेव की स काळी जरा लवक
करतोयच की. मी वर टेरेस वर जाऊन
अगं तुझ झोपायचं टायमिंग चुकीचं आहे ग. तू नऊ साडेनऊ ला म्हणजे झोपायला पाहिजेस आणि सकाळी सहा ला उठायला पाहिजेस.
आणि नऊ साडे नऊ ला आमची भांडीवाली बंद झाल्या आता भांडी आणि घासतोय रोज रात
अगं म साडेनऊ लइत लई दहा.
हम्म.
म्हणून तुझ व जण वाढालय ते तू आपल जेवणाला टाईम नाही, झोपण्याला टाईम नाही, कशालाच टाईम नाही.
जेवणाला
त्याच्यामुळ मग तसच हुतय माझ पण सेम झालंय ब आज दू पारी जेवलोच
म्हणून तस होतंय तू कणी तुझ टाइम ठेव दुपारी बाराला जेवायचं, रात्री नऊला जेवायचं, आणि दहा पर्यंत तर झोपायचंच तुला फोन बघायला काय दिवस रिकामा असतोय रा त्रीच बघायला पाहिजे असं का नाही.
आग आता बग हा दुपारी मी दुपारी मी तीन का साडेतीन ला झोपलायलो आणि सव्वा सहाला उठलो, आता मला आता मला रात्री एक दोन वाज ण झोप लागत नाही.
हा मग म्हणूनच तुझ सगळं बिघडलंय दुपारी झोपत जाऊ नको रात्री झोप लागत्या. ते उगाच औषधं घेऊन ये करू नकोस,
जरा हे हे एक थोडे पंधरा दिवस तू ट्राय करून बघ हे रुटीन तुझ हेच म्हणजे सकाळी लवकर उठायचं दुपारी झोपायचं नाही, जेवणाच टायमिंग फिक्स करायचं, रात्रीच झेपायच टायमिंग फिक्स करायचं. हे जर केलीस कणी तू तर तुझं वजन कमी येते का आता पंधरा दिवस ऍटलिस्ट किलो तरी कमी होईल. हा मग ते जर झालं तर मग औषधाची गरजच नाही ना, तुला मग तेच रुटीन फॉलो करायचं.
सगळं विस्कटणार.
तसाच होतंय. तेच होतंय. ना त तर तुला करायलाच पाहिजे ग, कारण नंतर तू हॉस्टेलला बिस्टेलला राहणार, म्हणाल्यास तवा तर. तुझं खाण्याचा ह्याला त्याला टाइम तेव्हा आपोआप. खूप कमी येते सोड बाहेरचं खाऊन, मेस वेस लावलीस तर.
बस काय नसत तेे का हॉस्टेलला राहून पण चुनचुनीत असतात
ते झालं आता माझ्या दो माझी ती, मैत्रिणी होती, ब ती पुण्याला जाणार आहे म्हणलो. मध्ये मध्ये तुझे लई तब्येत जाड झालती तूश स्टार्टिंगला कशी होतीच का नाही, एफ वाय ला असताना, अशी सेम तशी तब्येत झालती आधी ह्याच्यात होती की, नाही आम्ही शाळेत असताना, सेम नाझिया यासारखी होती. आणि नंतर ती अ नंतर. अ नाही हॉस्टेल नव्ह ती आमच्यासोबत दहावीपर्यंत होती. मग त्याच्यानंतर. जे जे इथं व्यंकटेश्वर आले ज नव्हते बारवीला. तेन परत कोल्हापूरला. तीन वर्ष होती. हे ला होती त कोल्हापूरचा दे ॲ अ डी वाय पाटील कॉले शा दवाखाान आहे. ब त्याला लागून कुठलं कॉलेज आहे. भारतीय विद्यापीठा आहे ना. तिथं होती ती. आणि तिथं ते नसत आरामच बाहेर च लय खायची, आणि एवढं तुझ्यास् तूला दिसते तशी डोली. तवा झालती ती. आता आणि का तेही ली तिकडेन वरण क इंटर्नशिप शोधला तिनं आणि ती पुण्याला गेलं मला वा ते दोन का चार महिने झाले असतील ग तिजाऊन आणि तिथन गेला म हा आणि आता आलीत तेव्हा बघतो तर आता होती त्याच्या निमी झाल्या.
हो बया आता इंटर्नशिप कुठनं हुडकली त्यांनी बघितलीत
लिंकडइन वरन हुडकलो म्हनली
अ आम्हाला काय असलं मिळत नाही ग?
मग तेच मी तिला मला ना तिला कॉलेज कडन पण मिळालं असल खरं आज म्हणल की तिला वर्ण इंटर्नशिप मिळाल्या आणि तिला आहे दहा हजार
अगं मग काय ग शिकत शिकत आपण एम सी ए परत केल तरी चालतय
मग तेच की तेच
जर मिळालं तर एक्स्टर्नल टाकायचं.
मग तेच गं म कश आल्यावर मी का नाही थोड्या दिवस हुडकत अ थोड्या वेळ हुडकत बस हॅलो लिंकडीला एक इंटर्नशिप वाला आला पंधरा हजार स्टार्टिंग होता आणि त्यांनी अप्लाय करा म्हट त्याने आपला करायला गेला सबमिटच
मला पाठव की म
अ मी सर्च केलत ते गेल कुठं ते सबमिट होइना बॅक मी सर्च केलतो आता गेल कुट ते सबमिटेड बँक आल्यावर गेल काय कर माहितेय का इंटर्नशिप आय टी असं सर्च कर लिंकडनला जाऊन मग तिथे ऑप्शन येत्यात मग ते ओपन करून त्यांची सगळी डिटेल डिटेलमध्ये माहिती बघायची डिटेल मध्ये म्हणजे त्यांचा ड्युरेशन किती आहे हा हा हां